वेट वेट अ माझा येतो का? येतो ना, हो हो बोला
तेच आजपासन मुलांची शाळा सुरू झालीय. सगळीकडेच आणि इकडे तर झालेच आहे आम्ही राहतोय आणि मुलगी माझी झी दुसरीला आहे, पण इन जनरलच मुलांच्या डब्यांचं ह्याच, त्याच खूप आजकाल ला ताप होऊन बसलाय कारण क खूप अ जे काही खाऊचे पुडे वगैरे असतात ते की सहज मिळतायत दुकानात तर मग अजून आपण काय हेल्दी असं
आणि ना काय व्हायला लागलं हो हो आणि काय व्हायला लागलं आईला पैसे देणं सोपं वाटायला लागल. हे पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे आयांना वाटत की पै हो
मुलांना पण अ चव घरातली नकोच वाटते. कारण की त्यांची वाढच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे ह्या ते कुरकुरे वगैरे ह्याच्याबरोबरच ती मुलं वाढतायत.
हो ना.
असं वाटतय. मग मुलांना पण काय द्यायचं. आणि ते कसे संपून येतील. एवढंच आईचा भर आहे. राहतोय डब्यामध्ये कि, आल्यावर डब्बा रिकामा दिसावा. आणि त्याच्याने तिचा मेंदू शांत व्हावा.
बरोबर बरोबर.
मला तर शाळेत खूप अ कमी म्हणजे सांगितलंच की, काहीतरी कडधान्य, कच्च अन्न, भाजी पोळी, छोट्या डब्यामध्ये शेंगदाण्याचा लाडू वगैरे. पण मग तेच पालेभाज्या खात नाही तर, ह्याच्याविषयी काय रेसिपी वगैरे असू शकतात का.
हो. त्याच्यामध्ये ना आता मुलं कस आहे. परदेशातली जशी संस्कृती आहे की नाही. पहिले डोळ्यांनी ख खातात. आणि मग नंतर तोंडाने खातात तर त्याच्यामुळे ना त्यांना फार छान असं डेकोरेटिव्ह असं दिलं पाहिजे. खाणं तर ते खाऊ शकतात म्हणून ना, अ मी तर काय करायचे लहानपणी माझ्या मुलाला ना. अ चपाती आवडायची नाही ना. तर चपातीचेच वेगवेगळे आकार करून द्यायचे. म्हणजे फीश हा माशाचा आकार, चांदणीचा आकार, नंतर बदकाचा आकार असे वेगवेगळे आकार करून आणि त्याला मग तूप वगैरे लावून ते चांगला असा तो पराठा करून द्यायचे. मग त्याच्यामध्ये लसूण आणि थोडस जिरे टाकायचं. थोडस आणि सैदव मीठ टाकायचं थोडस म्हणजे गॅस होऊ नये म्हणून तर मग असं केल्यानंतर ना आणि खुसखुशीत लागायची ना ती. तर ते मुलांना खूप आवडायचं. अरे याच्याकडे बघा कसा डक आला. याच्याकडे कसं वेगवेगळ्या आकारांवर मुलं खेळतात. आणि खेळता खेळता मग त्याला खूप असं भारी वाटायचं ते. अरे आपल्याकडे वेगळाच
हो आपली आई काहीतरी वेगळं करून देतेय. पण मुद्दा पालेभाज्यांचा मुद्दा पालेभाज्यांचा जास्त येतो. म्हणजे, कुठले पण डॉक्टर आजकाल स्क्रीन मुळे अ चष्म्याचा नंबर लागतोय खूप कमी वयात हे सगळे पालक म्हणतात म्हणजे सग डॉक्टर म्हणत असतात. की पालेभाज्या द्या पालेभा ज्या द्या. तर मुद्दा तिथे येऊन अडतो की पालेभाज्या द्यायच्या कशा. आणि त्यांनी ते खावं कस?
हो हो थोड्याशा उकळून घ्यायच्या पाण्यामध्ये थोड्या कारण क वरच केमिकल्स वगैरे सगळं निघून जातं ना. पहिले तर थोडं मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्या पालेभाज्या ठेवायच्या. म्हणजे त्याचे जे केमिकल असतात ते सगळे निघून जातात आणि मग त्याचे अ मग त्याचे काही पालेभाज्या अगदी बारीक बारीक चिरून. डायरेक्ट पराठ्यामध्ये टाकू शकतात तुम्ही. ते एक आहे की, मग मुलं पोळी सारखा तो खाऊन घेतात. मुलांना असं वेगळं आवडत नाही ना, भाजी बरोबर चपाती खाणं असं. तर त्यांना कसं असं फ्रँकीचा रोल वगैरे असं माहिती असतं ना? तर त्यामुळे ते असं बारीक बारीक करून म्हणा किंवा त्याच्यामध्ये पण काहीतरी अ लसणाची आपले पूड असते, किंवा लसूण असा ठे चून टाकणं प्रत्येक वेळेला ना, त्याच्यामध्ये पराठा करताना वेगवेगळा दिस ला पाहिजे, आम्ही तर काय करायचो की तं हिरवी भाजी टाकली ना, कधीतरी नुसता बीटाचा द्यायचा म्हणजे तो लाल
हां
आसं कधीतरी फक्त हळद टाकायची आसं म्हणजे रंग डोळ्यांनी छान दिसेल. असं केलं तर मग मुलं पटपट पटपट
हो माझी मुलगी पण तेच म्हणत असते की, तू असं सजवत जा आणि त्यात आता वेगववेगळं स्क्रीनवर ते स्वतः बघतात पदार्थ, रिल्समुळे आणि ह्याच्यामुळे त्यांना बघितल्यावर ते कसं सजवलेलं दिसतं? त्यांना ते पण कळतं की आपल्याला कसं वाटलंय आणि आपण कसं करतोय ह्या त्या गोष्टी पण आता मला एक वेगळाच मुद्दा जाणवायला लागलाय की
हुम
खेळायचं असेल, खेळायचं असेल म्हणून पण डब्बा खाल्ला नाही जात.
हो बरोबर
तर त्याला काय करेल, हा खेळ म्हणजे दहा अर्ध्या तासाची सुट्टी असेल ना तर तो डब्बा दहा मिनटाचा जितका खाल्ला जाईल, कोंबता येईल तेवढा कोंबायचा आणि बाकीच्या ह्याच्यासाठी पळायचं खेळायला. आणि मग घरी आल्यावर भूक भूक होती, आणि मग तेव्हा मग सहज पटकन काय द्यायचं तर खूपदा माझ्याकडननं पण मग बिस्किट वगैरे दिले जातात. दूध बिस्किट, चहा बिस्किट
हो आपल्याकडे ना भारतीय अं संस कृतीप्रमाणे ना अशी खाद्य संस्कृती पण फार छान आहे. कि थालीपीठ आहे, किंवा रोल म्हण असतो ना आपण पूर्वी पण होता रोल फक्त त्याच्यामध्ये लोणचं, चटणी असं टाकून तेल टाकून, किंवा तूप साखरेचा रोल असं करून टाकले जायचं ते तं तसे रोल खायला मुलांना पटापट होतात आ म्हणजे ते सगळं मिळतं पण त्यांना, जे जीवनसत्व म्हणतो आपण तसे पण खायला पण पटकन होत त्यांना त्याच्यामुळे आणि असे हात वगैरे बरबटत नाही ना त्यांचे त्यामुळे ते पण छान वाटतं त्यांना. तर ते किंवा वरून त्यांना ते सिल्वर फॉईलचा पेपर लागत असतो. हो की नाही? तर त्यापेक्षा असे रोल करून दिले ना ते आहे किंवा आपल्याकडे इडली सारखा पदार्थ आहे कि, तो ड्राय तो खाऊ शकतात ते असं पटकन घेऊन पौष्टिक पण आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आणि उडीद डाळ असल्यामुळे, तर असे वेगवेगळे प्रकार जर आपण करून दिले किंवा आपल्याला कळत किंवा नुसती मिसळ सारखं दिलं त्यांना चमच्यानी खायला
हो.
तरी सुद्धा मग ते कडधान्य जातात त्यांच्या पोटात नाही का तर असं त्यांना सगळं सजावटीच करून शिवाय पौ ष्टिक हा खरा आईनेच अभ्यास केला पाहिजे निसर्गोपचारासारखा विषय आहे. तो घेऊन कि याच्यात आपल्याला काय करायचं आहे काय काय द्यायचं आहे तिला
हो तेच कारण की आम्हाला सगळ्यांना तर असंच वाटत की आता आणि एवढं ते दडपण असतं ना कि तुम्ही पौष्टिकच दिलं पाहिजे आणि आता सगळ्याच फ्रु फुल भाज्या दिल्या पाहिजे आणि त्यात त्या भाज्या न मिळणं ज्या दिल्या पाहिजे म्हणजे आता ह्याना काय लागतंय हे टीव्ही वर बघतात अवा कोडा हे बघतात ब्रोकोली आणि आणि मग ते बेबीकोर्न हे ते पण ते चवीला त्यांना कळत नाही कि कस असेल आप ल्याला आवडायचं पण तो हट्ट आणि मग ते आपण करून कसं द्यायचा आणि तरी इडलीमध्ये इडली तुम्ही म्हटल तर इडलीमध्ये व्हेरिएशन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या करायचा प्रयत्न असतो की त्याच्यात हेच काय पालक पालक अह उकळून त्याचे पेस्ट करून टाका. बीट टाका. कॉर्न टाका उकडलेले
हो म्हणजे आम्ही तर ना प्रशिक्षणच घेतो. तसे, म्हणजे मु मुलांच्या खाऊचा डबा असे प्रशिक्षणच घेतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चटण्या शिकव- तो. म्हणजे त्या चटण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे मग की काय काय तुम्ही बनवू शकता. तर तिळाची चटणी मग ती कोणत्या ऋतूत खाल्ली पाहिजे. मग त्याच्यातून काय जीवनसत्व मिळणार आहेत आपल्याला ते तिळामध्ये कसे कॅल्शियम आहेत. मग ते कधी दिल पाहिजे, किती प्रमाणात दिले पाहिजे, कोणत्या वयाला दिले पाहीजे हे सगळं त्याला म्हणजे एक तर आपण म्हणतो ना की जीवनसत्वाचं सगळं प्रमाण ते सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. त्याच्यासाठी आमच्याकडे तो आम्ही ट्रेनिंगच घेतो प्रशिक्षण ऑनलाइन पण घेतो. आणि त्याच्यातून खूप महिलांना वेगवेगळ्या कल्पना येतात मग आणि मग कशात काय नाही टाकायचं ते पण सांगतो नाहीतर महिला कशात पण काही पण टाकत
हो हो चुकीच पोर्शन मिक्स होतात हे ते आणि सध्या तर वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्याच्यामुळे ना खरं तर कधी कधी त्या एवढ्या रेसिपी पी येतात ना की डोकं गरगरायला होत की काय चांगलं आणि काय नाही.
हो ना म्हणजे ते विरुद्ध विरुद्ध गुणधर्माचे जे पदार्थ असतात ते खाल्लं की एसिडिटी होते. मग ते विरुद्ध कोणते कोणते आहे जस फ्रूट सॅलड आहे कि दुधामध्ये फळ टाकणं हे कधीही चांगलं मानलं जात नाही, म्हणजे पूर्ण विरोधी आहे तो आहार. तो खाल्लं तर आपल्याला नक्की एसिडिटी होणार. म अशा छोट्या-छोट्या गोष्टी टिप्स म्हणून जर पालकांना माहिती असल्या म्हणजे पालक होण्यासाठीची तयारीच आहे ती एक. हं, हं, अं म्हणजे ते तयारच व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये सुद्धा. कि काय-काय आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे, आणि आता सहज ती माहिती उपलब्ध पण आहे नाही का इंटरनेटमूळे
तरी त्या योग्य ह्याच्यापर्यंत पोहोचुन त्याच्यासाठी ते प्रश्न पडणं म्हणजे आता तुम्ही म्हटलंत की दूध आणि फळं हे अ विरोधी आहे, पण मिल्कशेकच आपल्याकडे खूपदा सकाळी दिला जातो.
हो, मग ते चुकी
की आज चि -क्कू शेक केला, बनना शेक केला, सफरचंदाचा केला.
हो, हो ते पाण्यात प्यायचं असतं. म्हणजे आता आम्ही जे निसर्गोपचार मधे करतो ना ते पाण्यामधून द्यायचं असत. त, तर त्यामुळे ह्या गोष्टी सांगणं ते पण आहे आणि शेवटी मुलांना आपण काय देतो कसं देतो ते महत्त्वाचच आहे ना.
हो त्यांचा मेंदू पण त्याच्यावरच घडतो सगळां. ते पोषक काय मिळतय
आणि आपण आजपासून त्याच्या काही -काही आता अभ्यासच सुरू करूया.
हो खरंय, माझ्यासाठी त माझी मुलगी जाते शाळेत तर गरजेचंच जेच मला हो- हो थँक यू.